हा काय करायलाय जेवण जेवण तेन झालं की नाही
क तुमचं
होय झालं की जेवन
ह ह पाऊस काल आलंता अजून पडले
हां
वातावरण आणि झाले
हा हा पावसाचा आमच्या इथं काल लय मोठा पाऊस पडला
हो हो इकडं नाही लय पडला
हम हम
हम्
काय नाही आलोय जरा बाहेरकडे फिरायला म्हणलं फोन तर लागतो ठीक आहे, बघूया
ह ह जेवण झालं की नाही
जेवणदीन केलत आता जाताना काहीतरी नाश्ता तेन करायचा आणि हॉटेल मध्ये, या लागलंच पाऊसच याय लागलाय.
ह हं इकड मी
हा हा आणि काय मग कुठे फिरायला गेलता का नाही.
फिरायला उद्या जाणार आहे की उद्या नरसुबाचीवाडी खिद्रापूर
हम् हम्-
चिक्कुचेवाडी
ह ह ते नरसोबाच्या वाडीला ते हेज मंदिर आहे ते आता काय ते
दत्ताचं
हा दत्ताचे मंदिर आहे ते प्रसिद्ध आहे ना ते जागृत देवस्थान काय म्हणत्यात त्याला
हा हं
हा हा मग कुणीकडून जाणार आहे कस मिरज मार्गे
मिरज मार्गे बे किती मिरत एरंडोली एरंडोली ते मिरज
हा मग तिथून जाते डायरेक्ट शीरोळ आनी साजेवाडी शिरोळ पुढे राहत ते नरसोबाचीवाडी आलीकड
हटे ह
जवळच आहे.
हम्म मन का नाश्ता करताय ना सकाळी
नाश्ता आज काय नाही बनवलं आज रात्रीचा जरा झुणका होता तोच गरम केला. चपाती झुंन का वरण
हम्म.
ह
म
हाय ना. कुठे गेले घरातले सगळे?
घरातले सगळे इथे आहे, कुरकुरे पॅकिंग करायला.
हा हा घरी बनवले कुरकुरे?
हा.
कसं बनवताय?
तेय कच्चा माल मिळतोय, मार्कीटला तो आणायचा क्यो खडू टोनाल लावायचं.
हा.
आणि उन्हा लावून ते पाखडायचं
हा.
आणि तिथं आळायचं आणि ते पॅकिंग करायचं.
हा, हा म पॅकिंगची काय मशीन आणलाय काय? म आरतीवर होय हा हा कोण करतय घरी? पॅकिंग
दरी कोण पन करते ते.
आणि समोसे बनवले का नाही आज?
समोसे नाही आज बनवले.
आणि ते जूस कसं करतायत? तुम्ही
मैंगो जूस मैंगो ज्यूसला पेल प्लेवर मिळतोय. तो मार्केटला मिळवण्याचा त्यात दूध साख कर इसेन्स मिक्स कराय
हा.
मिक्स करून ते, बारीक करायचं.
हा. म्हनजे आंबा पण घालायचा का त्यात?
नाही नाही.
ते फ्लेवरच फक्त
हा.
हा हा.
पसरा परत कुक तुम्ही सरबत करायच झाल तर, म आपला हाय ह्यो सरबत करायचा. त्यात नाइ ना दोन चमच फ्लेवर मिक्स करायच.
कोकमचं?
हा.
हा, हा. म सरबत म्हणजे लिंबू तेन हाय असं वापरून? हु, हु. म ते काय फ्रिजला ठेवताय का? थंड व्हायला.
फ्रीजला नाही. बर्फाची ते हे असतय की, पेटी ते
पेटी आणताय व्हय? हं हं. आणि वेगळ्या कुठल्या प्रकारचा ज्यूस तेन नसतय काय?
नाही नाही, तेवढंच. हं.
बरं.
आणि काय मग?
काय नाही बगा.
तुमच्या घरचे काय करतात?
हम्म घरची आहेत. जरा पाऊस झाला म्हणून देवाला जायचं, झालं ते पालीला जाणार होतो नयी. साताऱ्याच्या पुढे ते ते पालीचं हे लय मोठं देवस्थान आहे तेे, हम्म जाणार होतो. पाऊस पडला म्हणून, राहायच मग तयारी तेन करून ठेवयाची सगळी उठलो सकाळी पाऊस पडताना मग राहिल.
हम्म हम. आता का,
नाही गेलो नाही, जायंच होत मध्ये थंडी होती.
हम्म.
हम वाळते नजर पडल म्हणून थंडीत गेलो नाही.
हम् हम्,
मग आणि काय
काय नाही,
केस पांढर व्हायच औषध सांगू का, तुम्हाला हे केस काळे व्हायचंय.
हम्म
केस तुटत पण नाय. आपलं साध्या तेलात जासवंदीची पानं, कडीपत्त्याची पानं आणि जरा मेथीचं दाणं घालायचं. च एक वाटी तेल, एक दहा- बारा जास्वंदीची फुलं, एकच कडीपत्त्याचं लांबडं पान आणि एक चमचाभर मेथी. असं, कडाकडा उकळवायचं. कसं, तुप उकळवताना आपण, ते पान कसं तडाडतय ना, तसाच कुरकुरीत हो तोवर ते हे करायचं लाल हो नंतर गार झाल्यावर गाळाय च आणि जेव्हा डोक त्यावरन अंघोळ करणाऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी डोक्याला चपचपीत तेल लावायचं ते मुर ते सगळ शरीरात डोक्यात आणि ते मुळा तेन सगळं घट्ट होतय.
त्याज्यापेक्षा भारी तेल सांगतो मी औषध. लिंब ते ना लिंबू एक पाच तिथ सहा एक अर्धीघचथह वाटी लिंबूवा. चा रस घ्यायचा आणिम त्यात आवळा पावडर मिक्स करायची.
हां
आणि ते रात्री झोपताना लावायचं
तेलात का? नुसत ते पाणी.
ता नुसत पाण्यात.
म त्यान काय होतंय?
ते रात्री झोपतान लावायचं. सक उठल्यावर ते धुवायच.
हम्म
आणि धु धुहायच्या अगोदर ते रात्री प्यायलेले ते साली असत्यात नाय
हा.
साली मिक्स मिक्सरला लावून त्या रात्रभर भिजत ठेवायच्या.
हा.
आणि सकाळी बारीक करायच. डोक्याला लाऊन
म्हणजे केस पांढरे होत नाईत.
आ
केस पांढरे होत नाईत, का केस गळती थांबत्या?
पांढरे पण होत नाईत, गळती पण थांबत्या.
हा, हा. चालतय की.
मसाले भात कसा करताय तुम्ही? बिर्याणी.
अं बिर्याणी आम्ही काय व्हेज नॉन व्हेज करत नाय, व्हेज बिर्याणीच करतोय. ते पुलावच तांदूळ मिळ ते कीती बासमती आणतोय किंवा पुलावचा तांदूळ आमच्यात तुकडा ऑलरेडी हाय घरी. कधी तर ते तुकड्याच खिचडी ला वा पुरतय. म ते तांदूळ आणून तिला काय कधी आमचं खेडेभाग असल्यामुळे हिथं काय मिळत नाहीत माळवं. त्येला वा टाना फ्लावर बटाटा अम्म टोमॅटो, कांदा आपल्या इच्छेनं घालाय चा. आम्ही कांदा घालत नाही ते वास मार ते म्हणून आणि आ आपलं खडा मसाला मग तेलात, तांदूळ काय ते त्येनी स्वच्छ करूनच ते पॅकेट केले असत, त्यामुळे त्याला धुवायची गरज नसत्या. आणि एका ठिकाणी पाणी उकळवायचं. आणि एकीक कड अ तेल गरम करून त्यात पहिला खडा मसाला मिरची टाकायचं, आणि नंतर ते मिरची टाकल्यावर वटाणा नंतर बटाटा, आपलं फ्लावरतेन जरा थोडं थोडं भाजायचं. हळद घालायची कोण पांढरा करतयं कोण पिवळा करतय आपल्या इच्छेन असतयं. आम्ही पिवळाच करतोय म त्याला हळद घालायची आणि आपल्याकड कुठलं कुठलं मसालं असत्यात. गरम मसाला तेन थोडं थोडं घातलं तरी चालतंय. आणि ते घालून तांदूळ त्यात ओतायचं आणि हलवायचं तेला लय उशिरा असं हलवाय चं आणि नंतर वरण ते उकळलेलं पाणी वतायचं. आणि चवीनुसा तर मीठ घालायचं. आणि त्याला कुकरमध्ये शिजवायचं नाही, कुकरमध्ये त्याज अस गिर होतय. तो असा भात फड पडीत होत नाही.
हम्म.
हम तो चुलीवर किंवा गॅसवरर शिजवला तरी अस पितेल्यात शिजवायचं. मग ते फडफडीत होते नाय, वरण कोथिंबरी टाकायची की हा जेव्हा सगळं शिजल्यावर गार होते तेव्हा वरण टाकायची गरम गरम ह्याच्या टाकल्यावर कोथिंबीर काळी पडत्या.
हम्म. वरण खांदा भाजायचा
इथे
भाजलेला कांदा टाक
कांदा टाक ताय का तुम्ही म्हणजे तळून कांदा
हा तळून
म्हणजे लांबडा चिरून
हम ह आणि खोबरं अ किसायच
हा. चालतय की खोबरं कस जरा कचकच लाग तय ना दाता खाली ते वल्ल खोबरं असल तर चांगलं वाटतय म आपल हे वळल असलं की नको वाट ते
मग खिचडी कस करतोय हाय हे तुकडा तांदूळ घ्यायच आणि आपली मुग डाळ घ्यायची, आणि ती मिक्स करायचं आणि फोडणी अ फोडणी देत तेला पण जरा तेलात मोहरी, जिरा आणि कडीपत्ता असं तडतडू द्यायची. थोडी मिरची टाकायची. बारक्या बाळांना कस मिरची लयं टाकत नाहीत. मोठ्यांना चालतंय मग, हा मिरची घालायची, त्यात मिरची मिरची घातल्या नंतर, ते घालून असं हलवायचं. हलवल्यावर थोडं पाणी वतायचं ते काय तुकडा तांदुळ शिजायला कुकरमध्ये कुठल्याचं पदार्थला पाणी जास्त लागत नाहीत.
हम्म!
ते लगेच शिजतयं, आणि शिजल्यावर एक तीन शिट्या काढायच्या, तीन शिट्या झाल्यावर खायच्या टाइमाला जरा गरम गरमचं ते खायच खिचडी छान लागत. त्यावर जरा तूप सोडायचं खाताना छान लागते.
एक मिनटं